हा काय चाललंय.
काय नाही बसलोय.
हम्म जेवण झाले का नाही.
तुझा.
माझं आता जाऊन फिरून आलोय. आता शिल्लक थोडं. थोडा हाय. आता बग काय करायची पण इच्छा नाही. आणि काय खायची पण इच्छा नाही बग.
होय काय.
हम्म त्यामुळ आता बघायचं काय खाऊ वाटलं तर मग खायचं. करायची तर आजिबात इच्छा नाही. आज खायला कस जाईल जर भूक लागली तर
आणि अयोध्या काय कराल्या?
अयोध्या खेळायला लागल्या आता थोड्या वेळात झोपल ती कारण दिवसभर आज फिरल्या खेळल्या भरपूर आता झोपल थोड्या वेळात ती.
होय.
अम् आज फिरायला मस्त छान एन्जॉय झाला आमचा.
होय.
रंकाळा पण झाला पन्हाळा झाला प्रयागला जाऊन आलो.
आणि कुठे गेलेला?
रंकाळ्यावरच जास्त त वेळ ते गाडी एक बंद पडली. घे नाही त्याच्यामुळ मग रंकाळ्यावरचं जास्त वेळ बसलेलो आणि मग ति नम गेलो पन्हाळ्याला पन्हाळ्या हा पहिला प्रयागला जाऊन आलेलो. न रंकाळ्याला गेलो गाडी बण पडल्यामुळं ह्यांचे आण नंतरन मग तिथनं पन्हाळ्याला गेलो पन्हाळ्यावर मग हिचंच कि सगळं वाढदिवस बाबांचा आणि हि जी चैनी हि त्या ह्याच्यात बस ली. घोड्यावर बसली परत हे सायकल चा लवायचे असल त्याच्यात सायकल चालवली.
ह हा हा.
खायाला तर काय सांगायलाच नको बर्फाचा गोळा देत नाही सर्दी होत्या म्हणून
हा
बर्फाचा गोळा खाल्ली. आज सगळं आ मज्जा तिचीचं झाल्या वाढदिवस बाबांचा अन् चैन तिजी झाल्या.
मग बाहेरच आज जेवण केलं म्हणा.
हा दुपारचं एक त्यांचं केलं. आणि काहीतरी तिकडचं खाल्लेलं असतंय पोट गच्च हाय, जेवलोय चार वाजता मग काय आता भूक नाही एवढी.
होय मग संध्याकाळचं काही जेवण केलीस का नाय?
करायला कसं माहित काय, आमटी आणि भात भरपूर शिल्लक होतं. त म येऊन गरम केलं मी. आता काय जास्त काय करायला नको. हो म्हंटल, मग दूध तेवढं आता गरम करणार. जर भूक लागलीच तर मसाले दूध जरासं वेलची पावडर ते टाकून करायचं तेवढंच. आणि पिऊन झोपायचं. त्यात पाऊस एक आला नव्हे. तर ताराबाई पार्कात तिथं जरासं पाणीपुरी खायला गेलो येताना.
हा हा हा
भूक भूक करालती, कारण ती चार वाजता खाल्लेली आणि खेळलेली भरपूर, तेन तिला परत भूक लागलेली. मग तिथं मध्येच रस्त्यातच म्हणत होती ते भात आणि मला काही दे म डब्यात मी भात घेतलेला तिला. आधी मध्ये रस्त्यात काहीतरी मागल म्हणून. खरं तिथं आता एवढ्या रात्रीचं पावसाचं एक तर वातावरण झालंय. थेंब थेंब पडायला लागलंय पाऊस आणि म्हटलं मोठा पाऊस आला तर कुठं थांबायला नको, म्हणून मग काय केलं डायरेक्ट तिला तिकडं पाणीपुरीची तारबाई पार्कात घातलं तिथ पाणीपुरी दिली खायला. म्हणजे घरात येऊ पर्यंत जरासं दम काढील म्हणून मग घरात आल्यावर खाल्ली. जरा भात ते कोय जवसाची चटणी नसत्या काय, ती चटणी मि करून खाल्ली त्याच्यात तिला लई आवडत्या ती चटणी. मी काय केलंय माहिती आहे काय? ते जवस पण कीस त्याला लावतोय की नाही. ते जवस ते जवस आणलं, त्याच्यात कडीपत्ता ल आपलं देशी लसू तो नसतोय की. देशी लसून माहित आहे ना. हा तो देशी लसूण, कढीपत्ता, तीळ त्या जवसामध्ये घालून आणि आप आपल्याकडची तिखड चटणी जी आपण रोज जेवणात वाप ती बुका नवे मसाला चट
हा हा ती काय?
असं घालून जवस सगळं भाजून घेतलं पहिला. आणि त्याच्यामध्ये ज कडीपत आता तिळ आणि तिखट मीठ असं घालून बारीक केलं. आणि ती चटणी म्हणजे सगळी हेल्दीच की.
होय की हा
हम मग तेी चटणी तिला लोई आवडत कशी काय आवडत काय नाहीत कारण एवढी लहान मुलं असल काही खात नसतात नाही एवढ्या आवडीनं
नाहीच की होय
माझ अशी बरी म्हणाय त ती खात्या बाकीच्या मुलांना किती फोर्स करायला लागतोय खाका काका म्हणून
हम्म तू सव एक केलाच नाला त्यामुळे खात्या
हम्म सवारीमुळेचोय ती पोटात असल्यापासून मी भरपूर पूर खातो म्हटल्या बरं काय ते तिला अंगवळणीच लागले कारण ती पोटात असल्यापासून माझी भूक पलेू कठे तिथे पोटात असताना भयानक भूक मला असं प्रत्येक दोन दोन तासाला मी जेवायला बसायची दोन दोन तासाला
अरे बाबा एवढा
हा सांगावला किती काम केलं तर तेवढं जात नाही मला जेवण कररती पोटत असताना भरपूर खाल्ले पहिले चार पाच महिने जास्त केलं नाही पण सहावा सातवा त आठ वा नऊवा हे चार महिने मी लय खाल्ली आहे
होय काय
त्यामुळे ती पण तीच खादोडी झाल्या
हंहंहं हा खादरुटी झाल्या
हम मग काय जेवण तेन काय?
झालं आता मगाशी भात लावलेला आता थोडीशी आता भा... करी राल्या ती थोड्या वेळात आता नंतर करायची
कोण मम्मीन केल्या काय तू केल्यास
काय भाजी आणि फक्त हे केलेली नारूच खायला झालं तेवढंच आणि बाकी आता भात आणि भाकरी माझ्याकड आता भात लावला मगाशी
ह ह ह हम् होय. चालतय की आता वातावरण पण गार लई झालय. गरम गरम गरम खाईल तेवढ हा. पावसाळा फायनली सुरू झाला.
हा गरमी कितीये बघितलीस नव्हं का? गरमीमुळं कंटाळा यालाय बाहेर जायला
हम्म खरं असं गार वा वातावरण झालं की असं गरम गरम गरम काही तेे खायचं आणि झोपायचं मस्त वाटते की नाही, हम्म मला तिथं कनी ए आम्ही जेवुन नुसतंच गेलेलो पन्हाळ्यावर आणि मला थालीपीठांच भजीं चा. असला भारी वास आला काय, आणि अयोध्या घोड्यावर बस लेली. तिच्या नादात मी विसरूनच दिल की म्हणजे जाताना मला तो वास आला आणि परत येताना कनी हिला तर घोड्यावर उतरवायच च्या नादात माझ्या लक्षातच नाही ते. भजी आणि ते हे तेन थालीपीठं भाजाल्यात आणि आपण खायच आहे ते काय नव्हच
विसरून आले, होय की म विस रुण आलीस तू.
हम्म हे गार वातावरणात कणी काय खाईल तेवढं कमीच वाटतय. तसं उन्हाळ्यात नाही, ऊन होत जास्त जेवण जात होत ते अजिबात नाही.
नाहीच की, आणि दुपारच तर जेवण शक्यतो करून कोण खात पण नव्हती. आतास आता जरास दोन दिवस झाल आता पाऊस पडालाय. काल रात्री पण पडला. आता पण त्यामुळ जरासं बरं वाट- - ते गार, थंड.
हम्मम. गार अस वातावरण, दिवसभरात असते कि ऊन खर तरी पण जरा स कालच पण आता गार वातावरणा. दोन दिवस झाल गार आहे की नीई, असा ढगाळ वातावरणे, ह त्यामुळे जर छान वाटाय लागलय. उटूच वाटत नाइ मला तर स काळी. खरं सगळं डोळ्यासमोर दिसतय, जेवण करायचाय म धुन धुवाय- चाय, मग भांडे घायचाय, आई ग म लगेच उटतोय बाई ताडदिशी तेवढ्यात म्हणत्याच मला. अग मम्मे- कायतर दे की खायला भूक लागलिये.
सकाळ सकाळच-
मग मला अस वाटतय, मग आधी एक अर्धा तास उठला असत नाष्टा तर तिचा करून झाला असता कनी- आता नाष्टा आणि जेवण कधी करू आ- गोंधळ होतय. म एक वा एक दोन वाजत्यात. काय मला मग काम आवरायला जर एक वाजला कनी- आता सकाळची कामं- केली अस- सहा, सात भाकरी मला कराय लागत्यात. हेना खायला डब्या- खायला दीड- डब्याला दीड, तीन भाकरी- आताच झाल्या- माझी सकाळी नाश- ट्याची, दुपारची- चार पाच झाल्या. आयोध्याची एक सहा, आणि आई- एक सात. सकाळचंच झालंय हे एवढं- म दुपारी आणि‌ परत- मला पन आणि एक दोन टाकायला लागत्यातच भाकऱ्या गरम गरम.
होय.
अस होतय मग प्रॉब्लेम. मग मी काय करतोय सकाळी जर नास्टा कायतर केला- तेवढ्याच दोन भाक- कऱ्या किंवा तीन भाकऱ्या हेच्या पु- त्या टाकायच्या दीड दीड द्यायच्या- झालं आणि आम्ही नाश्ता करतोय मग आम्हाला दुपारी परत करतोय मग नाही तर मग सकाळी केल्या कनी- पटापटा पटा- सगळ्यांनाच भाकरीच द्यायची आणि मग दुपारच्या जेवणाला मग काहीतरी- डाळ भात- गरम गरम‌ थालीपीठ असं करून खा-
सकाळ सकाळी थालीपि पीठ करायला होत्यात तुला?
काय करायचं मग होत नाही. खरं करतोय मी कारण आवडीनं खातात नाय सगळेजण
हा ते पण हाय होय की,
हम आवडीन खात्यात सगळीजन आणि तेच आपण दुपारी करायच. म्हटलं का नाही एवढं हे नसते रात्रभर भरपूर गॅप पडलेला असतोय नई त्यामुळे भूक कडकडून लागते. त्या सकाळची
होय की हा
मग त्यामुळे सकाळी केलं कनी अयोध्या पण काय करत्या सकाळी थालीपीठ वगैरे केलं की दुपारी म्हणजे दुपारी वेगळ काय करत बसायला लागत नाही मला.
ते तरीे हाय होय कि
आणि जरी संध्याकाळी एका दुसरा राहिला तरी सुद्धा खातात मग भूक नयी नसली, तर डाळ भात लावला तर चालतो. ते मग संध्याकाळी, म्हणजे डाळभात म्हणजे नुसतीच डाळ नसत्या आज्जीसाठी, करतोय की गरम गरम तिच्यासाठी काय तेवढंच काहीतरी हा तेवढंच करायचं मग आणि तिचं काय जेवण कमी आहे. ह असं म्हणजे जास्त नाहीये. तिला जरी केलं तरी आमच्यासाठी की मोठी नाही छोटी एवढी एवढी तळहाताएवढीच
आता वयाच्या मानाने व्हायला पाहिजे कि तेवढं
आणि फळे बिळ असतात आणि आता आंब्याच सीझन होता. एवढ दिवस रोज सिकरण असायचं आंब्याचं मग त्यामुळे येवढं वाटत हो का हा काय लय भूक लागली की वाटीवर शिखरण पि, पर का डाळिंब, पेरू खा. जेवायच्या आधी काकडी टोमॅटो खा असं दिलं कणी ते बरोबर होऊन जायचं जास्त मग भाकरी भाजी जी... जात नाही ना फळं खाल्ल्यावर जेवायच्या आधी...
होय कि ये बरोबर आहे
मग फळ एवढे असत. मग कशाला हुं म्हणून जेवन करायचं मी पण तसं करायचं.
हा बरं पडतय तसं उलट..
तिज
हा आणि दिवसभरात बरं असते आणि संध्याकाळी हलकं फुलकं खाल्लेलं नाही त्यापेक्षाही बरं..
हा संध्याकाळी डाळ भात म्हटलं तरी पण फोडणी येत असता डाळीला काय नुसत. असंच आमच्यात कोण डाळभात खात नाही.
तररे आहे वसकी.
फोडणी सगळं चाललं त्याला आपण वरण केल्यासारखं ते म्हणता म डाळभात म्हणायचं तर आम.. किंवा वरणच करायला लागतय ते मग त्याच्यासोबत हा त्याच्यासोबत असं गार वार सुटलं. की उडदाच पापड भाज जरासं भजी बटाटो चिप्स तळ असं. डिमांड गॅस बसण मला हलायचं नाही ह
हा मग अयोध्या हे कर ते कर म्हणतीया
तिचा डिमांड तर काय आहे फाइव स्टारवाल्या ह्याला पण जमणार नाही ते..
ते तरी आहे. हम्म! हम्म!
चालतंय ताईडीला बघतो जरा झोपाय लागली ती.
चालेल, चालेल ठीक आहे. हा. हा.